मीटिंगला गेला काय हॅलो. मिटिंग ला गेला काय म्हणलं संभाजीनगरला.
नाही-नाही कशाच मिटिंगला जात्या, ते जायलाच सो सोबत राहत नाही कोणी त्याच्यामुळ अडचण येऊन राहिली.
हा का.
नाही तर जा वाटलं होत कस अनुभव येत गेल्या ना पण मंग.
दरबारीला चाटा मारी. हाव ना सर म्हणते मी हाय ना, यामुळे माझा आज विचार होता जायचा. हम्म.
म्हणल कोणीच नाही गाडी नव्हती. म्हनलं काय कराव आता, मीटिंग सुरु झाली वाटत लई हम्म.
माणसं बि नेत नाही ना हो इतक्या उन्हाचे.
हो ना माणस बी नाही येत.
आपल्या आदी ज्यादा जीवावर येत लई.
हा
मनाच कामच नाही.
अह. त्याच्यामुळेसणारडी मी बी मी स्कूटीच घेऊन जाणार होती पण आता स्कूटीत ना ब्रेकच नि येउ राहिली तिची हम्म ब्रेक नि येउ राहिली गाडीच बदलनये आता जरशी कामावर आली ती जरा.
काय फायदा आहे तिचां नेऊन बसली मधी बस
आह आणि सोमवारी परत मीटिंग ठेवेलहे आपली खुलताबादला. उपजीविकाची
उपजीवीका आन थोडी उपजीविका
तुम्ही सीआरडि. उपजीविका ची ठेवेल आहे ना सुनील सरन टाकेल आहे ना मॅसेज. काय म्हणलं? नाही पाणी फाउंडेशन बद्दल नई मला वाटत ऑनलाईनचच काही हाय का ग.
सी. आर पी ची, कुठ सांगितली नाही ना.
नाही सेवपजीविकच सांगेली.
पा तुम पाणी फांडेशनचंच सुनील सर हे ना पाणी फाउंडेशन च जादा पाहते. आणि लखपती दिदीच.
हा.
त्याच्यावर काहीं नाही पाहात.
हम् ह. सुप्रिया मॅडम -
हा. नाही सी आर पी च आहे सुप्रिया मॅडम कड. हां, अन जोशी सर बरोबर सांगत्या मग ऑनलाईन च- चौधरीला काय बँकेेचच फॉर्म भरण होत -
हा-
मग कायतर, वाटतं- टून गेईल, बरोबर त्यांनी. हा. चौधरी बँके, सुप्रिया मॅडम सी आर पी च काम आणि सुनील सर उपजीविकेच काम असये - हम.
चौधरी- सरला काही दहा वेळेस म्हणले. सर माझी ती याची फाईल करा म्हणल तेवढी, नारी शक्तीची नारी शक्तीच्या ना? किती बरेल मी त कुठ आज करतो उद्या करतो मॅनेजरला भेटा इकड जा तिकड जात ते - चालू
काय खरय बाई? ते त्यांच प्रशिक्षण व्हायलं का तुमचे? प्रशिक्षण होएल ए ना आमच दहा दहा दिवस. अन मग व्हायला पाहिजे होत. मग? परमाणपत्र जोडले त्याला ते हे आणले. काय रहा -
ते आणून लावले. आणि कुठं पंधराशे रुपये त्याच्यात घातलेण ते काही ना काही. ते बोलायला गेल ते मॅनेजर म्हणते ज्याला गरज ए ते चट चक्रा मारील. आता आमच्या चक्र बी कितीक झाल्या महिन्यापासून चक्रा चालूय
बरं बर. अवघडचए तेे. बँकेवाल्याला जादा हे झालं आता. त्यांला माहितीए बचत गटाची ए म्हंटल्यावर खुद येत्यात बाया. हं.
आणि म्या - मॅनेजर बी लई खडूस ए ओ, मॅनेजर बी लई खडूश ए तो.
हा. नाही हो. ये काम -सुवर्णाने करायला पाहिजेल पण नेमाने.
मग? सुवर्णा मॅडम कडचये ते काम. हा-
त्याचे काम -
ते आपल्याला करायला लावू राहिले आणि पेमेंट ते उचलू राहिले.
तसंचए ते, खाते खोलायला पाहय तुम्ही आपल्याला गेल्या शिवाय खात नाही खोलल्या जात. नाही आपण गेलो तरच ओपन होत. त्या दिवशी बी बाई बारा वाजे- लोक, अन म्या सगळी फोन करून सांगेलं हो - खातं ओपन करायचंय म्हणलं मला. एक -गट ओपन करायचा तर मी सकाळच सांगेल. गेले त तरी बारा वाजेला गेले बर का अध्यक्ष सचिव.
हा.
एक वाजला, दोन वाजला तरी कायच बाई. ते लोक बसेल आणि मी बसेल.
आ.
अन मग म मला काय, आपल्याला तर काम राहता तच बँकेत, मी घेतली तवर माझी सगळी कामं करून सारे.
हा हा.
कथ लावली क तक तकतक - म लावला चौधरी सरला - - फोन मी म्हणलेच नाही तिला काहीन- - लाल चौगरी सरला फोन म्हणलं सर मी - थांबू का काधी सचिव घेऊन घरी जाऊ म्हणलं. इथ बारा वाजे येऊन बसल म्हणलं अजुन फाईल हात नाही आली. म्हणलं ती फाईल कधी भरायची म्हणला आमची?
हा हा.
मग बरं ठीक आहे तुम फोन ठेवा म्हणे मी आता फोन लावतो. अलेग सुवर्णाला फोन लावला वरच्याक- -
हा.
म लगेच फाईल आणली तिनं तोर फैलच नाही कडलं आणि मला म्हणे का फैलणे का? प्रिंट कार्डलता किली विनी- - अन् म्या चौधरी सरला फोन लावला त्याच्यानंतर मंग सरन प्रिंट काढली त्या म्हणे का प्रिंट काढालता कि लिहुन
होय का? नाही चालवती देवी नाही दोन मिनटात प्रि नाही देती - -
म मला म्हणती - - चौधरी सरला काल फोन लावला इथ मला माहितीय किती काम हाय. काय हाय म्हणल तू हाय काम तूय घरी राहि म्हणलं पहि मी बारा वाजेची येऊ ब मी सग फोन केलता म्हटलं तुम्हाला - - काय केल तर म्हटलं फोन म तुम्हाला इतका वेळ उभं राहिला.
सगळे बँकेचे काम पैसे टाकाचे काडाजे सुद्धा हिला करून द्यायला पाहिजे बचत गटाचे.
अ ह आपल्यालाच भरणं पावत्या भरला - - आगत्या - - आपल्यालाच पासबुक एंट्रीला पाहा लागत.
एक दिवस म्हणलं मला ट्रान्सफर करायचे ते पैसे तर म्हणलं एवढं ट्रान्सफर कराय म्हणलं नाही नाही भरा तुम्हीच भरा तुम्हीच म्हणलं- - अरे देवा मग शेवटी आई शेवटी मीच भरल ते मग करून घेतलं.
आपल्यालाच कराय लागत बँकेत विघेरत आपली कामं - - सर लोक म्हणत्या नुसत ती ज चेक द्या का सारी - - करुन ते -
काही नाही करी ती
सांगना घरी सारला परत. तर द्या काही आम्हाला आमच्या आमचे काम आम्हाच करा लागं म्हणून - - बचत गटाच्या बाय गेला र काय त्यांना भरून देन बाई,
नाही देत आपल्याला तर बघत नाही, ना
हो तिन आता दे याच्याने करेल ती कर.
लावते मी कट.
बरं, बरं लाव.